हलो हा हा आवाज कमी येतोय स्वाती
आवाज कमी येतो आसा
हा हा हा हा हो हो हो हो हो.
बोला काय म्हणता आवरलं
हो आवरलं आताच म्हणजे जस्ट हातच धुत होते तेव्हा तुझं म्हणजे नं मी फोन बघितला तिथेच दिवसभर काय वेळच नाही भेटला आपल्याला मी तुला बऱ्याच वेळा केला तू मला केला. हो.
पोरांचा टायमिंग नाय माहित केव्हा येता त्याच्यामुळे नाही शक्य होत.
हा हा हा हा हा बरोबर
आता म्हटलं करू
थोडासा आवाजच नाही येते स स्वाती तुझं थोडशी कुठेतरी जा नायतर मोठ्या आवाजात बोल
आली आली आली का आता आता येतोय का?
म्हणजे खूप बारीक येतोय खूप बारीक का मोबाईलचा व्हॅल्यू बघ जरा मोबाईलचा कमी ये की काय?
एक मिनिट ह मी मी हेडफोन लावले होते काढून टाकते थांब एक मिनट कंटिन्यू कर हं
हो हो.
हॅलो येतोय आवाज
हा हा आता स्पष्ट येतोय.
हा तेव्हा एयरफोन लावले होते मी.
हा हा हा त्यांनी नाय आवाज येत हे
तेच तेच तेच म्हटलं आत्ता तरी एक दोन करून घेऊ यांचे कधीच चाललंय माझं कंप्लिट कर माझं कंप्लीट कर
हो हो हो चालेल चालेल दोन दोन करून टाकू म होऊन जाईल.
आज करता येत एकेकाला पण माझं एवढं लवकर कस काय टाइम लिमिट संपलं काय माहिती. कायकांचे तेवीस झाले कायकांचे वीस झाले खूप लवकर टाइम लिमिट संपला. वीसच झाले. वीस वरचं टाइम लिमिट सपला आता तुम्हाला करून पाहिल तुम्हालाच करायला लावणार होत ते मी पण मंग म्हटलं तुमचा कॉल वेस्ट जाईल माझंचं इकडनच संपलं म्हटल्यानंतर तिकडनंच कशाला लागेल तुमचां हम् म्हणून म्हंटलं मी तुम्हाला लावू ना दिला मग त्याच्यावर नायतर मग तुम्हाला लावला असता का
हा हा हा हा म माझं झिरो मध्ये गेलं असत ना हो माझं पण एक गेलं ना तस झिरोमध्ये
माझे दोन गेले त्याच्यात म्हणजे माझे मी म्हण ते ना अठरा अठरा एकच अ झाले असते.
हा हा हा हा माझं एकच गेला पण ते करतय का पेमेंट शो नाय नाय पेमेंट काहीच नाही फक्त पेमेंट हा शब्द येतोय तिथे मी आजुन बँक डी टेलचं नाही भरले ओ
अहो ताई मं बँक बँक डिटेल भरल्या भरल्या तुमचं पेमेंट दाखवेल ना तुमचे आता वीस एक कॉल झाले म्हटल्यावर
पंधरा पंधरा झाले पंधरा
पंधरा हजार आहे ना पंधराचं तुम्ही कमीत कमी दहाच तरी पेमेंट आलं असेल तुमच
अर बर पण मी बँक डिटेल नाही भरले मग ते बँक डिटेल भरू का आता
हो लगेच भरून द्या ओपन झालं असेल तुमचं त्याला
नाही मग तिथे पेमेंट शब्द येत तिथे दाबल्यानंतर बँक डिटेल्स म्हणतात ते
हो मग तिथे बरा ना ओपन झालं असेल ते बँक डिटेल भरायचं
मग तिथे काय भरायचं
मग तुमचं हो तिथे माहिती म्हणजे मग तुमचं अकाउंट नंबर टाक का तुम्हाला जो द्यायचा आहे तो तिथे युपीआय आय एफ सी कोड वगैरे टाकला का बस तेवढं सर्च झालं का कोणाच फॅमिलीचा अकाउंट आहे का स्वतःच आहे का काय तो ऑप्शन येतो तो जर क्लिक केला का झालं तुमचं आलं अकाउंट सुरू जर लगेच पेमेंट येईल तुम्हाला सात आठशे रुपये तर कसं पण येईल सुरुवातीच पेंडिंग असेल तर हो ते बी सात आठ दिवसात येतं पण लगेच दाखवेल तुम्हाला पेमेंट
पेमेंट तिथे दाखवतो ना अकाउंट ला नंतर जमा होतं का
अकाउंटला गायनी करायची कारण पेमेंट आहे ना कमीत कमी सात ते चौदा दिवसाच्या आात मध्ये येतच येतच पेमेंट पेमेंट कोणाच राहत नाही येतच
हा हा हा हा हा बरोबर हा हा
ग्रुप मध्ये मी विचारायचं नाही माझं पेमेंट आलंय काय कारण पेमेंट याचं म्हणजेच
हा चालेल चालेल काय विचारयची गरज नाही मग मी बँक डिटेल्स आज भरून टाकते आणि मग बघते मग कदाचित दिसेल मी बँक ते नसले भरेल त्याच्यामुळे माझं पेमेंट दिसतच नाही
हो तुमचं पेमेंटच भरल्या भरल्या लगेयचं बा पेमेंट शो करेन तुमचं मला
फॉर्म भरला बघ मी तुला दाखवला तो तसाच असतो ना
हो हो तसाच आहे
हा मग चाले हो हो काय हरकत नाही हो हो हो हो हो चल मग आज काय दिवसभराचं रुटीन
सटरडे संडे ऑफ होता म्हटल्यावर मग आज दिवसभर सकाळी स्कूलमध्ये पाठवा घेऊन या थोडा हाच उद्योग चालला होता परडी शिरा येतात पाऊस पण नाही येऊ इकडे थोडा थोडा थोडा थोडं नुसत असं तेणी म्हणत एखाद्याचा हात पाय तुटला त्याला कसं त होत झालेलं पावसाच हे वातावरण खराब झालं का ज्यांना दुखं लागून गेलेलं राहतं ना त्यांचे खूप हात पाय दुखतात
हो हो हो क्लायमेट चेंज होते म्हणजे काय होतय अगदी सकाळी थंड दुपारी गरम आणि असं वेगळं वातावरण होतंय त्याच्यामुळे ते आपली शरीराला सवय नाही ना ते टेम्परेचर एवढं दिवसात तीन वेळा बदलतय तर आपलं शरीर कसं ते करेल
आता मी अशी लहान म्हणजे कमीते दहावी अकरावी ला असताना गाडी भरून पडली म्हणजे गाडी कधला ते पाठीच्या मनक्यांना खूप त्रास होता असं वातावरण म्हटल्यानंतर तर इतकं बेचन होतं ना काहीच करू शिकत इतका त्रास होतो
हा म्हणजे ती दुखणी ह्या वातावरणात परत हे होतात
म्हणून म्हातारी माणसं म्हणतात ना माझं खूप दुःखच माझं दुखत
हो मग बरोबर ते क्लायमेट चेंज कुठलाही आता तू हाच नको बघूस कुठलाही ऋतू चेंज होताना पहिले आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर इम्युनिटी पॉवर जर आपले केस गाळण्यापासून तर सगळ्याच गोष्टीवर होतो.
तेच ना
हम त्याच्यामुळे. काय नाही मा तरी आज दिवसभरात झा तीन आय थिक काल बऱ्यापै झाले कॉल. आज कमी झाले. अअ आमच्याकडे पाऊस दिवसभर चालू होता म्हणजे रात्री रात्री जो चालू आहे ना तो बंदच नाहीये.
हम्हम
हा कंटिन्यू चालू आहे पाऊस त्याच्यामुळे थोडासा नेटवर्क पण इशू होत हली वायफाय चालत नव्हत आज.
म्हणून म्हटलं मग नको जर प्रॉब्लेम झाला वायफायच्या मध्ये जर रेंज नसेल तर कॉल फुकट जातील.
असं झालं मग मी जरा, कमीच केले कॉल. हो असं केलं मग ज. अरे बाब रे रडारड
हा आमचंनेहमीच च आम्ही कधी शांतच बसत नाही. असय.
पडल्या वगैरे की काय? पडला वगैरे काय?
नाही नाही मी पाहिजे त्याला.
असय का.
पण नाही करता येत. नाही ना कट पण नही करता येत मग तू अस
हा हा हा हा हा बर मांडीवर वगैरे घे त्याला नाही तर मग, हम् हम हम हम
बाकी काय?
आज काही हेच काम. पाऊस होता, होता पाऊस रात्रीपासून सुरू आहे तो आहेच.
हम् ह् ह्
म्हणजे आमच्याकडें असंय ते वातावरण एवढं थंड का मशीनमध्येच कपडे वाळावे लागतात.
मग माझंही तसच आहे. माझंही तसच आहे माझंही तसच आहे.
आणि वातावरण एवढ थंड आहेेत तर आपल्याला फॅन नको असतो तो आणि पण त्या कपड्यांनाच कपड्यासाठी फॅन लावावाच लागतो.
अहो नाही स्पिनला लावले ना तर अक्षरशः वास येतो त्या कपड्यांचा.
हो हो हो हो हो.
कारण हाताने कितीही पिळले ना ते उन्हाळ्यातच कपडे वाळतील.
वाळ ता त हो हो या्या दिवसात हाताने काहीच करू शकत नाही. पाणी राहतच त्यात हो, जर असं कम्फर्ट टाकलं आणि चांगले स्पिन केले तरच होते.
तर असते तर असते आणि ती ना एक, च घालवणे आणिी मशीनला धुण्या्यापेक्षामध्ये असं होत ना, कधी कधी हाताने धुन घ्यायचे च आणि स्पिन ला लावून द्यायचे.
सर् ते. कमी कपडे असेल तर हाताने धुवायचे आणि फक्त स्पिन ला टाक यचे. मग ते होत त्याच्याशी एवढा वेळ, त्याच्याशीच किती वेळ जातो भरपूर वेळ जातो
तेच ना,
आणि पाणी पण किती वेस्ट होत. मला ते वाटत पाणी खूप वेस्ट होत त्याच्यामध्ये.
आणि त्यात तुम्ही आच विचार करा मशीनचं धुतल्या नंतर आहे ना आपल्याला तेवढा वेळ दुसरं काहीच आपण करतो, ह एडजस्टमेंटच्या दृष्टीनने कुठ जायचं राहिल राहिली तेव्हा टाकायला काय हरकत नाही, पण तो फ्री टाईम राहिला तेवढा वेळ मशीन ला कपडे लावायचे मग
एक हवीच आपल्याला त्या दिवशी मी असं कुठेतरी वाचलं तुम्ही, जर हाताने कपडे धुतले, तर जवळजवळ सत्तर टक्के तुमचे तुम्हाला म्हणजे, हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी होत.
मग
ह अ अ कदाचित असू हि शकेल, आपल्याला बघा जुने आपल्या आजी मम्मीच्या कपडे धुत होत्या त्या हातानेच धुत होत्या, त्या लोकांचं ते प्रमाण तर नव्हतंच मला वाटतंय.
नव्हतचं नव्ह तो प्रकारच नव्हता, हवा तेव्हा आत्ताचही सगळं तेव्हा नव्हतंच काही.
कांडण, दळण किंवा हे हाताने सगळं काम करणं हे त्यांची शारीरिक व्यायाम होत त्याच्यामुळे अटॅकचं प्रमाणच नव्हतं काही.
आणि खाणं बी सगळं हे होतं ना, त्यांच हायजीन नव्हतं ना
ह हा व्यवस्थित व्यवस्थित होत, असं म्हणजे फवारे वगैरे हे नव्हतं. ह अ त्याच्यामुळे तेच असंच मी वाचले, तुम्ही हाताने कपडे धुतले सत्तर टक्के त्या दिवसापासून मी ठरवल, आता कपडे हातानेच धुवायची. मशीनला फक्त स्पिन ला लावायची.
जेवढे आपण सो सोय बघतो, पण तेवढं आपले शरीर पण ते तसचं मागत म.
बस आहे.
हो, आणि मग आपण काय? जरास चाललं तरी दम लागतो, काही जरास काम केलं तरी पण म्हणजे ते शारीरिक व्यायामच नाही राहिली काही.
व्यायामचं नाही रा केलेला हाय ना, म्हणून होतो प्रॉब्लेम तो असं.
खूप खूप आत बाजारातून जाऊन, आलं तरी पण घरी काहीही काम करायची इच्छा होत नाही.
हो, माझही
एकदम थकल्या सारखं होतं का, म्हणजे असं वाटतं कोणीतरी आज जेवायला आयत किंवा बाहेरच काही तरी खाऊन येऊ.
आता ही सकाळी स्कूलमध्ये जाते. कपडे ती वर वरती बसून राहते, मी खाली बसूनचं कपडे घालते ना. माझ्याकडनं दोन तीन मिंटाच्या वर हात वरती होत नाही, त्या हात माझे लगेच हात असे भरले जातात, मग म्हटलं? जाऊदे उठून बसून कपडे धुवायचे, जास्त वेळ मांडी घालुन बसन म्हणजे काय हात दुखायला लागतील. मानेला कळ यायला लागेल, म्हणून त्याच्या जवळ बसून म्हणजे मला विशेष वाटतं, की आपण अजून काहीच नाही आपलं. इन मीन तीस वर्ष तीसचं वर्ष वय आणि त्यात एवढे त्रास हाय आपल्याला.
एवढे त्रास येत, मग जुन्या हा जुने लोक बघा ना आपल्या अगदी साठ- साठ सत्तर- सत्तर वर्षांचे त्यांना काहीच पो हे नाही येत.
तेच ना.
आजार नाही हेत एकदम चालतात, इथे मी बघते ना आमच्या इथे भाजी विकायला येतात, अगं ती एवढ्या म्हणजे, वयस्कर आजी आहेत ना. अगदी डोक्यावर टोपली घेऊन, त्या भाजी विकायला येतात जातात. पण -पण एवढं चालतात वगैरे, फास्ट टूनटून बघून असं माणसाला हे वाटतं.
कर हं ताई?
हा, चालेल चालेल मग मला हा नंबर दे ना मला स्वाती. ग्रु याच्यावरच दे आपल्या हा हो हा हा दे दे दे. त्याला शांत कर, आणि मग दे.